आवाज येतोय मॅम माझा तुम्हाला?
हो हो येतय येतय. माझा आवाज ये
हा. हो हो हो. येतोय आवाज येतोय. ऍक्च्युली मॅम कॉल करण्याच कारण असं होत की, आता आपल्या भारतीय संस्कृनीवर संन मध्ये खूप साऱ्या परंपरायेत. तर आपण जस की म्हणतो. नाम मकरण सोहळा
मॅम तुमचा आवाज अडकतोय. अडकतोय. ब्रेक वयला लय.
आता येतोय? हॅलो. आता आवाज येतोय मॅम? हा हा. तर मग मला. हा. परंपरेबद्दल तुम शी दहा मिनिट बोलायचं होतं. तर मी बोलू शकते का तुमच्याशी?
हो हो मॅम. हो.
हां. तर बघा भारतीय संस्कृती ही जगातील सर्व प्राचीन समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सं संस्कृतीपैकी एक मानली जाते या संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या परंपरा. आता परंपरा म्हणजे काय पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या चालीरीती श्र हा मूल्य रीतीरिवाज सण उत्सव आणि जीवन पद्धती परंपरा समाजाला एक विशिष्ट ओळख देतात आणि समाजातील लोकांना एकमेकांशी जोडून ठेवतात. त्या केवळ भूतकाळाचा वारसा नसून वर्तमान आणि भविष्य यांना जोडणारा एक मजबूत दुवा आहे असं आपण म्हणतो. मानवी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यांवर परंपराचा प्रभाव दिसून येतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत विविध संस्कार धार्मिक, विधी, सण उत्सव आणि सामाजिक नियम यामधून परंपराचे महत्त्व जाणवते. भारतीय समाजात परंपरांना विशेष स्थान आहे. त्या आपल्या संस्कृतीचे रक्षण करतात. नैतिक मूल्य रुजवतात आणि सामाजिक एकता निर्माण करतात. आता हे झालं परंपरेबद्दल थोडस. आता परंपरेचा आपण अर्थ काय म्हणतो तर परंपरा या शब्दाचा अर्थ आपण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होणारी जीवन पद्धती असं म्हणू शकतो.
समाजातील लोकांना दीर्घकाळ स्वीकारलेल्या आणि जपलेल्या प्रथा, रूढी, विचार आणि मूल्ये यांना आपण परंपरा म्हणू शकतो. परंपरा ही केवळ धार्मिक किंवा सांस स्कृतिक बाब नसून ती समाजाच्या अनुभवांचे संचित असते. अनेक वर्षांच्या अनुभवातून निर्माण झालेल्या चांगल्या गोष्टी समाज जतन करत असतो. आणि पुढील पिढींपर्यंत पोहोचवतो. अशा प्रकारे परंपरा समाजाच्या सातत्याचे प्रतीक बनतात. आता या परांपर्यांच वैशिष्ट्य काय काय आहे? भारतात परंपरा विविधतेने नटलेल्या आहेत. भारतात अनेक धर्म, भाषा, जाती आणि संस्कृती असून ही सर्वांना जोडून ठेवण्याचे कार्य कार्य परंपरा करत असते म्हणजे त्याच म्हणजे उ एक्झाम पल द्यायचे झाले तर म्हणजे लग्न समारंभ, बारसे वगैरे असत त्यावेळी आपण एकत्र येतो गुन्या गोविंदाने राहतो. आता परंपराची काही वैशिष्ट्य आहेत प्राचीनता आध्यात्मिकता, सहिष्णुता, विविधतेतील एकता, कुटुंब व्यव स्थेवर भर नैतिक मूल्यांचे जतन, निसर्ग पूजेची भावना. भारतीय संस्कृतीत सूर्य, चंद्र, नद्या वृक्ष, पर्वत आणि प्राणी यांच्याशिवाय आदरभाव आढळतो. ही निसर्गाची सुसंवाद साधणारी परंपरा जगासाठी प्रेरणादायी आहे. आता परंपरे- परंपरेच खूप सार, आवाज येतोय ना मॅम माझा तुम्हाला?
हो हो येतोय येतोय आता.
हा हां हां. ओके, आता परंपरेचे प्रकार खूप आहेत जस की धार्मिक परंपरा आहे, सामाजिक परंपरा आहेत. सांस्कृतिक परंपरा आहे आणि कौटुंबिक परंपरा आहेत आता धार्मिक परंपरामध्ये बघा आपण या धर्माशी म्हणजे पूजा असतात उपवास, यात्रा, संस्कार या परंपरा, धार्मिक परंपरेमध्ये, मोडल्या जातात. जस की, गणेशोत्सव येतो, नवरात्र येतं, रामनवमी, एकादशी. आता सामाजिक परंपरा म्हणलं, तर मी जसं म्हणलं तुम्हाला लग्न समारंभ, बारसे, नामकरण, हळदी कुंकू आता, सांस्कृतिक परंपरा-परंपरामध्ये भरतनाट्यम कथक, लोकगीते, लोकनृत्य, भारूड वगैरे आणि कौटुंबिक परंपरा म्हणलं, तर कुलदेवतेचे, कुलदेवतेची पूजा. सणांचं विशेष आयोजन, कुटुंबाची वार्षिक भेट हे जे आहे, ते कुप, म्हणजे परंपरेचे, खूप सारे प्रकार आहेत. आता परंपरेचं महत्व काय ये, संस्कृतिक वारश्याच संरक्षण केलं जा त, म्हणजे परंपरा सांस्कृतिक वारसा टिकून राहतये. पूर्वजणांची निर्मिण, म्हणजे पूर्वज आपले जे प्राचीन काळातले लोक असतात, त्यां ची जी मूल्ये आणि ज्ञान आपण पुढील पिढीपर्यंत पोहचवतो, सामाजिक एक ता राहते, म्हणजे परंपरा लोकांना एकत्र आणतात. सण, उत्सव व आणि धार्मिक कार्यांमुळे, समाजात ऐक्य निर्माण होते. नैतिक मूल्यांचे संवर्धन होते. परंपरा मधून प्रामाणिकपणा, आदर, सहकार्य, प्रेम आणि कर्तव्य यासारखी मूल्य शिकायला मिळतात, ओळख निर्माण होते, म्हणजे परंपरा, व्यक्ती आणि समाजाला स्वतंत्र ओळख देतात. भावनिक बंध दृढ वाढते, म्हणजे कौटुंबिक आणि सामाजिक परंपरांमुळे अ आपले जे नातेसंबंध आहेत, ते मजबूत होतात. आता भारताच आणि परंपरा, आता जसं की तुम्हाला माहिती ये, मी सांगितलं दिवाळी आहे, गणेश उत्सव आहे, मकर संक्रांत आहे, होळी आहे आता आपण मकर संक्रांतीला तिळगुळ वाटतो, होळीला होळी पेटवतो आणि त्यावेळी रंगपंचमी म्हणजे रंग एकमेकांना लावतो. म्हणजे रोज आपण द आपल्या जीवनात, एखाद्या ने कुठला, तरी आपला आपल्यावर कलर उडवला, तर आपण चिडतो, पण रंगपंचमी दिवशी आपण, मला लाव, मला लाव असं म्हणतो. आता कौटुंबिक जीवनातील जी परंपरा आहे, ती बघा त्यांना तर विशेष लई महत्त्व हाय, मोठ्यांचा आदर करणे पाहुण्यांचे स्वागत करणे, एकत्र जेवण करणे, सण साजरे करणे. आणि कौटुंबिक निर्णय सामूहिकपणे घेणे. या परंपरा, कुटुंबातील एकता टिकवून ठेवतात. आता आपण म्हणतो, 'अतिथी देवोभव' ही तर भारतातली जगप्रसिद्ध परंपरा ये, असं आपण म्हणू शक तो, म्हणजे पाहुण्यांचा सन्मान करणे, हे भारतीय सं स्क्रूतीक ती ओळखच हाय. आता आधुनिक काळातील, ज्या परंपरा यत, म्हणजे आता ज्या परंपरा चालू आहेत, आता प्राचीन काळात परंपरा, तर आपल्याला माहितच हाय. तर डिजिटल निमंत्रण पत्रिका, ऑनलाइन पूजा, आभासी सांस्कृतिक कार्यक्रम सोशल मीडया द्वारे शुभेच्छा, त्या ज्या आहेत, त्या आत्ताच्या काळातल्या परंपरा येत, म्हणजे आधुनिक युगात विज्ञान आणि तंत्रज्ञानात ती जीवनशैलीत आहेना खूप बदल झालेले आहेत, तरी परंपरांचे महत्त्व काही कमी झाले नाही ये. असत, मग परंपऱ्यामध्ये, काहीतरी म, म्हणजे मर्यादा असतात, त्या कोणत्या? तर जातीय भेदभाव, अस्पृश्यता, हुंडा प्रथा आणि स्त्री-पुरुष समानता, अशा ज्या काही आहेत त्या म्हणजे परंपरा अ ज्या आहेत त्यांना थोडीशी अशी मर्यादा अस आपण म्हणू शकतो तर म्हणजे मी परंम परंपेबद्दल तुम्हाला एवढंच सांगेन की अ परंपरा या समाजाचा सांस्कृतिक जीवनाचा पाया आहे भूतकाळातील अनुभव मूल्य आणि संस्काराचा अमूल्य ठेवा असतो परंपरेमुळे समाजात ऐक्य प्रेम सहकार्य आणि नैतिकता टिकून राहत त्या व्यक्तीला स्वतंत्र ओळख देतात आणि समाजाला थैर्य प्रदान करतात बदलत्या काळानुसार परंपरांमध्ये बदल होणे स्वाभाविकच आहे तथापि चांगल्या आणि उपयुक्त परंपरांचे जतन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे परंपरा या केवळ जुन्या चालीरीिती नसून त्या आपल्या संस्कृतीचा व आत्मा आहेत त्या समाजाला दिशा देतात मूल्य शिकवतात आणि आपली संस्कृतीची ओळख जपून ठेवतात परंपरांचे जतन आणि संवदर संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे करंत्यव्य कत्या तर तुम्हाला परंपरेबद्दल काय वाटतं मॅम
हा मॅम च भी तुम्ही खरंच म्हणजे ज्या काही आपल्या भारतात मध्ये म्हणजे परंपरा सांगितला जसं की सांस्कृतिक धार्मिक आणि म्हणजे जे काही परंपरा आहेत अ त्या अ तुमही परंपरा खूप छान प्रीतीने मॅम मला सांगित या जस की सणांमध्येणजे सुद्धा सणांमध्ये काही परंपरा अवलंबल्या जातात जसं की हिवाळी दसरा यासारख्या सना मुळे सुद्धा म्हणजे दुळा पिढ्या न पिढ्या चालत असलेल्या ज्या काही परंपरा आहे त्या परंपरा तुही मला सांगितलात जस की जुन्या प जुन्या पद्धती जसं की अ अबाल विवाह बसतीया कसल परपरा सांगिना त्या म्हणजे त्या आता त्या परंपरा अस्तिस्तवात नाहीेत खरं आपण ह्या ज्या काही परंपरा आहेत त्या आपण आता म्हणजे जसआ कि अनेक सणान बाबतीत असो किंवा ना भरतनाट्यवरती तुम्ही ज्या काही सांगितला त्या आता आपल्या ज्या काही ह्या परंपरा पिढ्या पिढ्या चालत असतात भरतनाट्यमच्या ज्या काही म्हणजे अ अ म्हणजे आपण स्पर्धा वगैरे ह्या सुद्धा ठेवलं आयोजित केल्या जातात मग म्हणजे आता भारतासारख्या देशामध्ये अनेक बैलगाडा शर्यत आहेत आणि खरंच म्हणजे ज्या काही शर्यती, वगैरे आहे त्या सुद्धा परंपरेनुसार आणि पिढीनुसार. अ म्हणजे हा वारसा जपत आलेला आहे मग अशा ज्या काही परंपरा आहेत त्या आजही आपण तेवक्याच म्हणजे तितक्याच मोठ्याने साजरा करतो. अणि अ जेस अस म्हणजे ज्या ज्या ज वेळे, त्या त्या ज्या काही परंपरा आहेत जसं की आपल्याला आता उन्हाळा आलाय उन्हाळ्या दिवशी. परडी वगैरे सोड विहिरीला यासारख्या ज्या काही परंपरा आहेत, त्या अजूनही अस्तित्वात आहे जो काही आपला शेतकरी राजा आहे तो विहिरला, त्या विहिरीचं जे काही म्हणजे वर्षभरच पाणी वगैरे देत असत आणि ते विहिरीला एक त्याची म्हणजे जे तचा आभार व्यत करण्या. चा जी काही पद्धत आहेत जे त्याला म्हणतात परडी आणि ती परडी खरच खूप छान. पद्धतीने अ तो त्य दरवर्षी, अमा ती परंपरा साजरी करत म्हणजे त्या म्हणजे साजरी करण्या, त्याच कारण म्हणजे त्या बडीसाठी अलीग जे काही गळली. किंवा ती जी काही म्हणजे जी काही मित्रमंडळ आहे ती एकत्र येत असतात. म्हणजे अस बोर की बोर असो विहिरी असो किंवा अनेक नदी ठिकाणीसुद्धा जाऊन त्या, पद्धती जसं जसं की, जेवण वगैरे करतात मग एका म्हणजे जो काही कडव्याचं बांधण असतं त्या बांधणामध्ये त्याला वरती पोळ्याचं नि म्हणजे. पोळ्याचा नैवेद्य जो काही असतो तो विहिरीला नदीला. ते म्हणजे सात देवी देवी त्या त्या. नदीमध्ये किंवा त्या पाण्यामध्ये आहेत असं समजल त्या नदीला ते जो काही निवेद्य आहे तो अर्पण केला जातो. अशा पद्धतीने ज्या काही आपल्या भारतामध्ये देशा ज्या काही अशा परंपरा आहेत, त्या खरंच खूप खूप अ, अ आधीपासून चालली आहेत आणि आजही आपण त्या अ, चांगली रीतीने पार पाडतो. आणि आपल्या ह्या धावपळीच्या जीवनातून सुद्धा आपण त्या व्यवस्थित करत असतो. अगदी शहराकडे जरी आपण गेलो तरी आपण गावामध्ये येऊन, परंपरा करत असतो आणि खरंच म्हणजे, खरेच. आपण ज्या,
तुम्ही परंपरेबद्दल माहिती सांगितला आणि माझं पण म्हणजे ऐकून घेतला त्याबद्दल तुम खूप खूप धन्यवाद मॅम.
ओके ओके धन्यवाद थँक्यू! बाय.